लाव. जले
माझा मोबाईल घरात ठेव हच्यापशी. दमदयला ला हलत अ आपण युट्यू युट्युब ला काहीतलं. घरात या जाय तुला लावडायच्यात काही बी नाव गाणी सोडून
मराठी पाहिजे पण. अभिनंदन ती जावया
भाषणाला काय म्हणतात रे. आईला भाषणाला काय म्हणत्यात स्पीक काय का स्पीच स्पीच रे जा ना मी काय बोललोच नाही तू बोलाला वरडणार पाहिजे.
बातम्याला मराठी त्यापेक्षा ब सगळ्याच बेकार. त नाहीच्या वाज.
सायलेंट आवाज ना फगून. सगळे बिहार चे स्वतारकामात राजस्थानी हॉटेल सगळी दक्षिणन पुढे. आमची पोळं काय करतात आयुष्यात तेवढीशी सो. तीनशे पंच्या् वर्षात. वी स्वतःचा स्टेटस निर्माण केला. माणसं स्वतःच्या स्टटस त्या माणसाचा स्टटस ठेवतात तरप. छत्रपती शिवाजी. तर शिवाजीराजांचा इतिहासातता आऐवळीलाक्ष संस्कार शिकावेल. कध कि तसंच स्था आपण करायशिक. चलो इथल्या फिरून येऊ बर मी काय करू म्हणलो. आ माझं एक असं नियोजन आहे. चलो रायगड चलो रायगड चलो रायगड तुच सगळं इंग्रज किसमत न मी. येणार विमानात खाली उतरवणारयग पसून येणार. ह रुगवेल नाही म्हणतातलले नाहीण.
पूर्ण राहीस फिरून न कोणी. हे लाल कातरी शिवाजीराजांच्या समाधी भाशीन येणार आणि त्यांना सांगणार. आणि वर्ष. पुढे तुमच्या बापाची जिरवली होती. का संस्कार आहे किती मोठा. त्याला वाटतं बाहेरचं पर्यटन येेतता याऊन आपण सुधरावं. पण आपण सुधरत नाही आपल्या घरात एक प्रेम असते. मम्मी तेच्या खाय त्याचे बी माल. कि शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात दोनदाास सुरत लुटली होती जि तुम्ही म्हणतात. आपल्या घरात प्रेम असते कशा प्रेम असते शवज. ली रा्या पिछे का चि. राज्याभिषेकाचीच का फेम असते त का असते. काहीत कारण असेल ना त्याच्या पाठीमाग तर एक मराठ. हो होती. इंग्रज अधिकारी महाराजांना मुजरा करतोय. तो इंग्रज अधिकारी म्हणतोय. हच्या शिवाजी राजाला फेटायला गेलो होतो तर इथ शिवाजी राजा शेजार एक माणूस उभारला होता तो माणूस दहा दिवस. आमच्या इंदिरजांच्या वकलीच्या शेजारी भीक मागत होता मी माझे किशर बाप? पैसा‌ काढला आणि त्याला भीक बनून टाकली त्या देण्यान दोन दिवसात. की सुरत आमची िकारी करून टाकली. दुसर दिस कोणी नव्हता स्वराज्याचा गुदहेर बहरजी नाईक होते. ही सोपी गोष्ट नाहीे हे शौर्य पराक्रम तुम्ही सतत मनात केव्हा. इ सातून काही घ्या जर न घ्या शेवटची पाच ते दहा मिनिटं घेतो. दधानो आणि ताईलो तलवारीचा जमाना गेलाय. आता कशाचा जमाना आलाय पेनचा जमान आला.
हे फार महत्त्वाचंण आहे का.
पी आर आंबेडकर एके ठिकाणी म्हणतात सिटिझन हे कशाच गध आहे. मागिनीचं दूध आहे अच मागिनीचं दूत गुरुगुरल्या शिवाय रताय पोराणपय शिकलं पाहिजे जर नाही शाळा शिकलं. आज बघा करमध्येध्ये सगळ्यात जास्त टायरवाले केराचे किराणी साद पटेल.
आ दुकाने बोरली. आगामी ववचे लोक दोंडी सगळे बिहारचे स्वतारकामात राजस्थानी. हॉटेल सगळी दक्षिण तणकडे आमची पोरं काय करतात. कॉलेजच्या कट्ट्यावरती बसायचं. वती बसकार्या मारायच्या नाहीतर कुणाची पालखी चाली. त्याच्या कानावरती कि पडले के बेल्यां जय म्हणायचंच. जर तोराण आय शा शिकलात तर एक दिवस असा येणार. तुमच्या गावच्या चार पाच मुली एकत्र येणार. आणि म्हणणार उद्या नवरा बघायला जाय असं तुम्ही कुठेतरी तुमचा भाऊ बाहेर. तां कोळी प गई करत असणार. नाहीय ना सुट्टा बुटाात हात येऊन बसणार. तुम्ही आत ना कांदेन पोळीघऊन बाहेर यायचं. मग ह पहिला प्रश्न विचारणार काय रे नाव काय त. आ तुम्ही सांगायचो.
हा.
इथला ओंकार नव्हे.
त दुसऱ्या गोष्टी विचारणार नाही महत्वाच तर विचारणार काय रे. स्वयंपाक पिपाक जमतो का नाही दे का होय म्हणलं तर तुमची गाडी. स होऊन स्र. तुमच्याकत काण.
हो
कुठे कड कड मार्केट ना.
हा हॉस्पुटला बर आहे. इतकच आहे ना सर आपल्या गावातली पोरण शाळा शिकली वा ही आपली पोळ बैल बाजारात सोडावेल तेल हे मेप
पन्नास हजार रुपये
भड बेड बीए बीड तीस हजार रुपये बरो नास तसच न
लवी नापस खोटी अस क म्हणजे पहिला बल सुध किती नाही दुसऱ्यांना आपली पोर सोडा लागणार आहेत आमचे थोरले चिरंजीव भैरोबाला सोडण्यात येत आहेत अस का जाधव परोना पण शिकलो नाही तई न मी तुमची बाजू घेतो याचा अर्थ असा नाही तुम्ही कशही वागाल ताई नो आयुष्यात शाळा नाही शिकला तरी मला चालेल आयुष्यात मोठ्या नाही झाला तरी मला चालेल. पण आयुष्यात अशी कुठलीच चूक करू नका.
च्या एका चुकीमुळे.
परमेश्वरासारख्या माझ्या आईच्या डोळेमध्ये पाणी येईल आणि भगवंतासारख्या माझ्या बापाला समाजामध्ये मान खाली घालून चालावं लागेल एवढी गोष्ट करू नका तुम्ही उद्या फार मोठा होणार आहता काय लागतं तईनो
ची
मालक व एक दिवशी आईला न वाटले कपच्या आपल्या गाडीस कंपनीत घेऊ दवा तो कंपनीचा वॉचमॅन तुमच्या आईल आणि बापाला बघून असा सेल्यूट माारल तर तुमच्या आईच्या बापपाच्या चेहऱ्यावरती आलेला आनंद जगातला सगळ्यात मोठा आनंद अस
कोनाो
माहागे नका फिरो कुणाच्या आयुष्यात आयुष्यात इतके मोठे वय कुणाच्या मागे नका लागू आयुष्यात ततके मोठे व्हा कुठल्याही पोरगी च्या मागे लागण्यापेक्षा एवढे पैसे कमा एवढे यशस्वी या किती पर्गीचा पाप येऊन तुम्हाला म्हटला पाहिजेका माझ्या पर्गेसोबत लग्न करतोस का आयुष्यात एवढं कर्तृत्व कमवता आलं पाहिजे नोकरी नोकरी नोकरी नोकरीच्या मागे
लागू नका एका जागेसाठी एक हजपोरप्लिकेशन करत स्वाभिमान शिंदे जन्माला द मात म पुण्यात एक जागा भरायची होती ह् त्यासाठी ते सुर झा तिकडे अस अड भष्ट कर
गलती करला या
हम््
आहे गुरलाचे कप्याला दि यायचा गुरलाचे कपडे घालायचा पिंजऱ्या जाऊन उभारायचा की पाहि